अ बोला की
काय करायला
काय ते बघा चहा होय जरा वेळ झाला आज तुमचा चहा झाला
रे मग हो आहे झालं बघा मगाशी
अजून स्वयंपाक नाही आहे बघा आमचा तुमचा
नाही आता करायचं आहे होय पाहच चालूय बघा तुमच्या इकडें आहे काय नाही
आमच्या इकडेही चालु आहे
लयी आहे काय
येतय जातेय ओ पावसाचं वातावरण म्हणजे आभाळ वगैरे आहे.
हां हां हां मग. कायं नाहीं आता स्वयंपाक करायचाय.
अ मग काय आज विशेष.. म काय चालूत हॅल का तर माझा पण विचार चालाय काय करूया.
हा दिदे डबा दे जरा.
म्हटलं बघूया डोकं लढवायचं ह.
हा हा म्हणलं मग तुम्ही काय बनवताय काय स्पेशलच.
स्पेशल काय अजून ठरवलं नाही स्पेशल ला
हम्मं आमच्यांत जरा पाहुूने आलेत हो. मग त्यामुळं मम्मी म्हटले की मामांची मुलगी मुलगा ते ना आल्यात. ना आमच्या.
हां
मग मम्मी म्हणली की त्यांना जरास. पावभाजी वगैरे करून घालूया म म्हणलं बर म्हणलं.
भारीच आहे की ओ मग. ह
अह आला चारच दिवस राहणार परत जाणार. मग काय तर करायला पाहिजे की म्हणलं होतं.
होय बरोबर आहे.
पाहुना आलं की कसं जरा वेगवेगळं खायला करूंन घातलं की. जरा पाहुन कस अस जरा हा. खुश होत्यात होय.
ह
आजवर आम्हीं कायं. बेनू ठरवूनढ बघा आता ठरवायचं आणि मग करायचं.
तुम्ही काय आजारी आहे काय काय हो.
आमची तब्येत बिघडली ओ सर्दी वगैरे झाली आम्हाला.
होय काय मग दवाखान्यात दाखवलाय की नाही.
कुठे जात बसतायचा सर्दी साठी एवढं.
आय फूट. होव आता पावसाळ्यांत चालूंय म्हणल्यावर जायचं हो जरा दवाखान्यात पणं दाखवून घ्यायचं.
ह आमच्यातला दवाखाना बंद आहे ओ
होय काय?
संप लागलाय दवाखान्या म
असं नाहीं घरी तुम्हीचं करतां नां सगळं.
होय
मग तुम्ही आजारी पडल्यानंतर मग तुमच्या पोरींना वगैरे कसं काय हे होणार म्हणून म्हंटलं.
आमचे आमचे मिस्टर करतांत कीं सगळं.
हो.
बस स्वयंपाक भाजी सगळं सगळं करतात तरी.
मगं चांगलं आहे की मगं मदत होतं.
होय. त्यांनी चहा केला होतां आता.
होय.
होय.
बायकोची खूप काळजी आहे म्हणून चा - - केला वाटतं तुम्च्यासाठी.
होय. लई खूप काळजी, असं प्रेम एवढं ती हाय. सागुडी आता काही
होय काय.
व्हयं. आता म लावलीत तू झोप. मी स्वयंपाक करतो.
होय. मग काय आज तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हातचं जेवणार म्हणा.
होय. बणाय लागल्यांत कोबी मं - - चुरी करतो बसं. करतो बसं- -
कोबमनचुरी करतो म्हणयलात.
होय.
मग निवांत बसून छान पैकी खावा तुम्हीं आता. आजारी पणं नाहीं हायसा. आजारी हाय परत बाहेर पाऊस याय लागलाय.
होय.
त्यांमध्ये गरम गरम कोबी मंचुरि छान वाटेल बघा तुम्हांला.
होय. कोबी आणायला गेलेत ओ तेनी. कोबी, सॉस.
होय.
कॉनफ्लावरचं पीठ. आता आठ कसंतरी खिसणांर आणि करणारं.
म्हणजे तुम्ही रेसिपी सांगताय का? त्यांच त्यांना जमतयं मग.
तेनला येतयं. सगळ येतयं, करत्या घरी. तेनी हॉटेल मॅनेजमेंटच शिकल्यात कनी.
होय. त्यानी कुठं होती मग हॉटेल मॅनेजमेंटच शिकायला?
कोल्हापूरला.
कोल्हापूरमध्ये होते होय. मी पण आता तेच शिकायलोय हॉटेल मॅनेजमेंट.
शिका की पाठवून देतो तुमच्या तिकडं.
होय द्या की पाठवून. नंतरनं मोठा बिजनेस करता यतोयं म.
थांब अरे. असला स्वयंपाक बनवत्यात तेनी पुढचा माणुस असा जीभ चाटून चाटून खायला - -
इतकं छान बनवतात का?
होय.
मग का तुम तुम्हाला टेन्शन नाही घ्या. आजारी हाय म्हणल्यावर म्हणून तुम्ही दवाखान्यात जात नाही. काय ओ.
होय.
नवराचं बनवतोयं सगळं म्हणून.
हो. य मला म्हटलीत एक टायमाचं तू बणवत जा. एक टायमाचं मी बणवतो.
हा, हा.
हम
म भारी हाय बा तुमचं.
काय म्हटला?
म मस्त हाय म्हणलं तुमचं.
होय. तुमच्यात कोण बनवतयं स्वयंपाक?
आमच्यात काय कधी मम्मी बनवते. कधी मी बनवते. आमचं काय मॅगी पॉइंट आहे हो. हो एम आमचा मॅगी पॉईंट आहे त्यामुळे दादा घरी काय बनवत नाही. गाड्यावरच बनवतोय सगळं हा.
आभी काय मॅगी वगैरे घरात का करत नाही. मग ब्रेक. बेकरीच प्रोडक्ट वगैरे काय आडत र
काओ?
आमच्या चालत नाही लहानं मुलगीला.
का म्हणजे आधीपासूनच चालत नाही की काय?
तिला होय, नाही पहिला खात होती ती पण आम्हालाही माहीती आहे डॉक्टरांनी चारायच. त्यारी मण सगितले ते
हा हा ब
तिच्यामुळं ती देत नाही तिला बघ काय चाललं आणखी.
म्हणजे तिला काय
हॅलो बघ काय कुठे गेलता का नाही फिरायला.
मला काय आता कॉलेज चालू झाल्यापासून म्हणजे दोन दिवस झाले सोडा. कॉलेज चालू होन तेव्हापासून काय कुठं जायलाच मिळाल. आणि त्यात इतका पाऊस आहे ना आमच्या इकडे कुठं बाहेरच जाऊ वाटत म्ह घरीच बसून राहावं लागतो ना म्हण. शोपाना आलं शकलं काय हम्म तस मे महिन्यामध्ये गेलेलो. सोडा आम्ही म्हणजे हेला. कुठं बर आपलं रामलिंगला वगैरे
हा
तेव्हापासून कुठे गेलोच नाही. मामाकडे गेलेलो ना आमच्या तेव्हा गेलेलो.
तुमचे मामा कुठे राहा तात.
कोरोजी मध्ये राहतात ना आमचे मामा मग तिकडून जवळच आहे रामलीगं.
होय, मग आता आणखीन कुठं प्लॅनिंग आहे काय जाण्याचा दिवाळीच्या सुट्टीमध्ये ते
आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये बघू मला पाचच दिवस सुट्टी असेल ना मग
पाच पाचच दिवस असतात
सॉरी गणपतीला पाच दिवस आहे दिवाळीमध्ये सुट्टीच नाही आहे ना मला आता
अरे बापरे
म्हणून काय आता प्लॅनिंग अजून माझं काहीच नाही बघ.
हां
बघायचं जर सुट्टी जर मिळालीच तर ना कुठ तरी असं बाहेर जायचं मग
ह
पण सुट्टी मिळणं महत्त्वाचं आहे ना
होय, सुट्टी पण पाहिजे नाही.
होय सुध त्यास लागी सगीजन प्लॅनिंग करून जाऊ शकतो.
त होवा सुट्टी नस न गेल्यानंतर काय करणार मग प्लॅनिंग एकटंच काय करणार.
होय आणि प्लॅनिंग करून पण काय? पेऊ होत नाही. हो
का?
मग कुठ जा आता सुट्टीच नाही. मग प्लॅनिंग तर काय करायचं असं होतंय ना.
हो.
मग ते उगच अ हिकडं जायचं म्हणायचं-तिकडं जायचं म्हणायचं. आणि परत कॅन्सल करून टाकायचं.
होय.
त्यापेक्षा प्लॅनिंग नाही केलेलंच परवडते.
होय. छान
तुम्ही काय कुठे गेलेला का नाही मगं.
आम्ही पण गेलो होतो की.
कुठं गेलेला?
आम्ही खिद्रापूरला गेलो होतो. होय, तिथं मस्त महादेवाचं मंदिर आहे.
हा.
म्हणजे, पहिलं म्हणजे शिवाजी महाराजाच्या काळातला हाय ते.
होय. छान आहे सोडा मी पण बघितले ते मंदिर.
होय.
मंदिर पण छान आहे आणि परिसर पण छान आहे तिथला.
होय. इथं गेल्यानंतर असं जावसं वाटतच नाही.
घरी यावास वाटतच नाही होय कन.
होय.
पण आता नवीन करायलात ना थोडं, बाहेर काम वगैरे चालू आहे तिथं. पाय
अच का
काम वगैरे झाल्यावर आणि किती छान होईल मंदिर.
काम झाल्यानंतर जाऊन यायचं.
होय. बघा कधी प्लॅनिंग केला खिद्रापूरला वगैरे जायचं. तर मग सांगा आम्हाला पण येतो आम्ही पण
आमचाच प्लॅनिंग काय खऱ्यातच गोष्टी
हम्म, नाही म्हटलं जर तुम्ही कु ठ पोरींचातन वेळ मिळाला केला तर जाऊया आपण
बरचालेल की. एक जण एकाचं तोंड खोळ खोळाला राहतय, एकाचा तोड माळाला राहतय.
होय
कसं सगळे जण हसत खेळत गेले की काय वाटत नाही ना,
होय. चालतेय मग परत करते फोन ठेवू काय?
होय.